हॅलो
हॅलो
तुला आवाज येतय का नाय?
हा यायला फटाकड्याचा आवाज आला.
अरे फटाकड्य उडवायला लागल्याती. वर आहे रे मी गच्चीवरर त्या मूळे तूला आवाज.
हा त्यामुळ फटाकड्याचा जास्त. आवाज आलाना काय जीकाय कार्यक्रम मध्ये केलाय का?
काय म्हनल कशाला आता दोन दिवस झाल. ते उडायला चाली परवा दिल्लीत ते.
हा हा ते.
चालथ जा घा आता येते का.
ना हॅलो ना..
आता येते.
हा याला याला याला...
हा ते दिल्लीत परवा हे झाला नाही का रे.
हा त्यामुळे उडवालात काय.?
खो खो.. हा शिक्षण मंत्र्यांन की नाय राजीनामा दिला.
होय ते झालं की, कारण ते कसं झालं विद्यार्थी कोण हाय. त्यांना तच ना. हा त्या मूळते.... दिलं ते.
भुभु... आणि त्यामुळ ते त उडायलाच सुंदरच होऊत.
जेवलीस का नाय मग.
हो गला.
हो जेवलो. आवाज येना काय मध्येच आवाज जास्त हा यालाय.
जेवलो जेवूनच. काय नाय, काय नाही बसलेलो म्हनल फोन तर कराव.
ह आणि असं बाहेर जन जात नाहीस फिरायतेन.
अरे जातोय खर. आता पाऊस जास्त असतोय रे त्यामुळे जावू वाटत नाय. आपल्या इत गावाकड नाही येवड खर तर पुण्याकडे जास्तय आहे होय पेलग उघड लाय होय. तिकड उघडलाय इकड नाही उघडलाय.
अ.. इकड इकड पण उघडलाय बऱ्यापैकी म्हणजे आता आता जरा बरं वाटालंय. पाऊस नाही, त्यामुळ, पाऊस असला की, ते कस नको वाटतय.
घरी फोन केला होता गावाकडे, तर मम्मी बोली इकड जरा उघडलाय बर्‍यापैकी. ईकड नाही उघडला. दिवसभर जरा जरा पडत होता. पाच मिनिट उघडतोय बघ.
माज काय आज सुट्टी आज रवि. मग आज रविवार, तुला सुट्टी असणार.
होय, आज सुट्टी.
तू कुठे गेली नाय जास्त असं फिरायला ते...
नाही दिवस भर पाऊस चालू ये, मला रूम मधन बाहेर येऊ वाटत नाह.
तिथं जवळपास फिरायला कुठं, म्हणजे असं चांगलं काय?
इथं जवळपास, माझ्या इथ म्हटलंस तर निगडीलाय बघ, जाब दुर्घटनेकडे आपघर वगैरे. इथं, म्हणजे माझ्या एकदम जवळ म्हटलं अस निगडित.
म्हणजे तिथं काय अस, म्हणजे बघण्यासाठी काय आहे तिथं?
बघण्या सारख म्हणजे, आपला आमराई वगैरे कसं आहे बघ आपल्या हच्यात चांगली चांगले गेल्यास कधी?
नाही गेलो कधी.
असं नाही का, टेकडी आहे रे डोंगर असल्या सारखी. हो उंच उंच असा ते पूर्ण त्या टेकडीला कनी असं हे केलं स्वच्छ एकदम केले वाट वगैरे ठेवल्या. वर जायला, जिथल्या तिथं वगैरे असं लहान मुलांना खेळायला ते पाळणा, झोपाळ्या वगैरे केला.
हा.
कारण त्या बसायला बाक कड वगैरे म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी सगळं जिथल्या तिथ आहे तिथ जायला तिकिट आहे वर.
किती रुपय?
दहा रूपय.
बर, दहा रुपये, मग दहा रुपये म्हणजे हा
ते हे हे नसत का गंधर्व कसा आहे वॉटर पार्क?
हा हा हा हा हा हा हा हा हा तस.
म्हणजे उन्हाळ्यात जास्त चालते. आता पावसाळ्यात काही नाही. पण दुर्गा टिकली काय नाही करतेच.
अ -तिथ पाऊस हा म्हणज जे डोंगराच्या, म्हणजे डोंगरावर आहे त्यामुळ लोक पाऊस अ -जात नसतील ना?
डोंगर, नाही तसं काही नाही, आता अधि मध्यी जातातच की तस. फोटो काढायला, फिरायला वगैरे, फोटो सेशन वगैरे करतात पावसाळ्यात गेलकी. वाटत असते, फोटोग्राफर्स हे ते जास्त असतात तिकडे.
हो म्हय लोक असतात तिथ.
असतात, भरपूर असतात, मध्ये खरं तिकडे टेकडी आहे ना, त्यामुळे बिबट्या आढळला होता.
मोबाईलला आल होता न्यूज, थोडे दिवस बंद ठेवली होती. आता आणि परत सुर केल.
ह -हा. आ तरी तुमच्याकडे म्हणजे लोक जास्त करून बाहेर येत नसतात ना? सगळी घरा घरात मध्ये बसून असतात.
तसं नाही, असतात भरपूर जण फिरायला. आता सुट्टी कसं, शनिवार रविवार सुट्टी असते बघ भरपूर कृष्ण आलाय ना शनिवारी पण सुट्टी असते. आय टी वाल्याना वगैरे, ते काय, ते काय करतत काही वाटत फिरायला, दर शनिवार रविवार म्हणल मेन ठिकाणं कुठल आहे बगा पुण्यातले, आपलं दगडूशेठ आहेत. म्हणपाला अरे तुळशी बाग किंती पिंकीच मार्केट, वगैरे अशी जवळजवळच्या ठिकाणी कात्रजच आपलं हे प्राणी संग्रलय
हा, प्राणी संग्रहालय कुठे?
सग तर अत्र जायल
कात्रज बसे आहे हे कात्रज मध्ये आहे का तिथं कुठं आसपास जवळ हाय?
कात्रजचा बस स्टॉप आहे की नाही तिथून जरसच चालच जाय लागते एक पाच दहा मिनटाचा रस्ता. खाली झाला
हा हा तिथय तिथय आहे का ते? जुन आहेत नाही मी कधी आय काय नाही म्हणजे प्राणी आहेत तिथ आता?
आहेत की साप, सिव्ह, वाघ सगळ आहे.
कधी म्हणजे गेलेलो हो, पण कधी हे मला माहत नाही मला आत्ता तुझ्याकडनं कळाल.
मी, मी आता इथे दोन वर्ष राहिलो मी पण नाही गेलो कधी. पण असं ऐकून माहितीय. जा तेवढं ते म्हणजे कात्र जाणार आता मी राहते ना तिथ कात्रज लांब पडते.
हा हा बघा त्याला पण तिकीट असणार आत, आत जायला तिकीट असणार.
हाय हाय, त्याला पण हाय पन्नास रुपये का हाय तिकीट
हा हा कस? तिकीट पन्नास रुपये हाय म्हणल्यावर तेने होय आत जास्त प्राणी असणार.
हा होय आहेत सगळे प्राणी माझी मैत्रिण गेली होती. परश्र सांगांग म्हणजे झू ते चालंय ते
तू जिथ आहे तिथ बघण्यासारखं पण हाय दगडूशेठ
मी आहे तिथ.
दगडूशेट ला अधिमाधी मध्ये सारखं जातोय आम्ही. म्हणजे शॉपिंग वगैरे जरी करायचं असेल तरी तुळशीबाग ला जातो. ते नाही, म तुळशीबाग दगडूशेठ च्या माग मागच्या साईडला म्हणतरी. म्हणजे दगडू शेट पडूनच द्यायला लागतेय पैसे
हा मग तिथं सांग. ह -संकष्टी देन, गर्दीलय असणार मग?
अरे भरपूर गर्दी असते.
म आताज आता आताग आता कसं झालं आता सण आला गणपती. म गणपतीच्या वेळी पणअ गर्दी खूप आहे म्हणजे गणपती तिथच असतो का बाहेर काढतात?
त्या गणपतीच्या वेळी पहाटे पसन रांगा असतात तिथं पहाटे पासन.
इथे नाही आज आता त्यो गण दगडूशेठ गणपती म्हणत्यात ना, त्यो गणपती बाहेर असत बाहेर काढतात का तिथंच असतात?
नाही नाही आतच असतो तो पण तरी कोरोण सजवतात कोरोना पासून तिथलं महाला सारखं करतात .
तो रस्ताच एखाद्या मंदिरासारखा सजवतात.
अ नाही मी- मी ऐकलेलो की त्यो गणपती तिथून काढतात आणि म्हणजे असं र रथ मध्ये काय तर हे करतात ना त्या गणपतीला?
ते, एक दिवसाच असतय पण ते गणपती बस आपल्या कस घरात किंवा मंडळाचा गणपती बसतो तसं त तिथंच बसतो, तिचं मेन जे स्थान आहे की नाही ते तिथंच बसतो. सगळीकडे बसवत नाहीत, तिथं च बसतोय आणि ते जे रथ त्यात न काढत्यात म्हणतात का नाही ती काय मेन मूर्ती काढत नाहीत बाहेर.
मग?
ती छोटी एक मूर्ती असत्यख तेजी प्रति मूर्ती म्हणून असते की नाही छो
हा हा.
तिला ये करत्यात
म्हणजे मोटी. मा म्हणजे मोठी मुर्ती आहे ती ती काय तिथंतच आस त्यामध्ये ती हालवत नाहीत.
ती हालवत नाहीत त्याला कस ते चांदीचं सोन्याचं वगैरे भरपूर हे केलेलं आहे नई.
हा हा हा.
त्यामुळं कसं ते हलवत नाही ते मेन ती तिथंच राहती गाव आहे बाकी सगळं हालवत्यात.
हा कसं झाल त्या पण गणपतीला खूप गर्दी असते ना.
होय बघण्यासारखं आहे तिकडं.
हा.
असं म्हणत्यात नवसाचा गणपती सगळ्यांच नवंस पूर्ण होत्यात म्हणत्यात. लय लांबन येत्यात माणसं आणि मी खास पुण्यात दगडूशेठ बघायसाठी येत्यात एक एक जण.
हा मग त्या म्हणजे गणपतीबद्दल म्हणजे काय तुला माहिती आहे माहिती?
नाही एवढं काही मला माहित नाही, ‌पण तिथं मानाचा गणपती बसतात असं म्हणतात. तीन का पाच गणपती काहीतरी बसतात. कसबा गणपती, ज्ञानबा पेठतला गणपती, आपला दगड दगडूशेठ एक नंबरचा असं.
हा म्हणजे त्या ठिकाणी पाच गणपती असतात.
तीन का पाच असं काहीतरी आहे. मग म्हणजे एकदा गेलेलो आम्ही फिरायला बहुतेक पाच गणपती हाईत.
हा मग गणपतीच्यावेळी‌ तेन जात असशीला की?
एकदाच गेलेलो आलेलो त्यावेेळेस म म्हणजे पुण्यात येऊन आल्यावर एकदाच गेलेलो, पहिल्याच वर्षी गेलेलो.
हा. हा हा. चालतंय चालतंय. परत
आ?
परत परतच्या वेळी गेला नाहीसा?
परत मागच्या वर्षी काही गेलो नाही म्हणजे रूमच चेंज केली ना. आधी जुन्या रूममेट होते त्यांच्याबर गेलेलो. ते आम्ही पाच सहा जण होतो. त्यात आणि रात्री जायला लागते रे बघायला तिकडं.
होय कसा दिवस हा रात्रीतच बघण्यासारखा असणार कि तिथं.
होय ते मग मागच्या आम्ही गेलेलो त्यावेळेस कसं रुममेटचा एक भाऊ होता. तो, त्याची बायको वगैरे आम्ही सगळे गेलतो. एक जण कोणतरी मोठं असं सोबत असलं की काय वाटत
हा हा होय बरोबर होय. आपण म्हणतो ना एवढं लोक दादागिरी खूप करतात
ते आणि कुठं कुणाला घेऊन जायचं परत. पोरी पोरी
हा. होय तिथं दादागिरी तेण खूपच करतात ना.
होय आणि गर्दी असते रे कोणा का सांगतय.
बाकी!
काय नाही निवांत.
तू कुठं कामावर आहेस का घरी?
हो नाही कामावर आहे.
कुठली शिफ्ट तुची?
नाईट हाय.
हम बरं जेवलास नव.
हो.
बर बर चालते करूया ठेव का करतो परत.
हा.